हॅलो हा आता लागल नाही मग अे लगे लगे लागत नाही माझ लगे होतय.
होय.
होय इशारा देतय ते. ते काय म्हणते माहिते व्यस्त आहे म्हणून सांग ते तुला घे वेगळ्या कॉलवरर
होय म्हणजे परत परत करू नये म्हणून
एक एकदा होतंय की एकेदा असं म्हणतय दहा मिनिट बोललं तर असंच होतंय.
होय दहा मिनट बोलायचंय.
होय नाहीतर तसं बोललं नसल तरी पण चालतय ठेवलं तरी. होय तू मग ठेव मग तस चालू चालतय मग.
हा तु तुझं कट करायचं बघ मग.
माझं माझं मी करतो दहा मिनिटांन खरं मध्ये हो ह एवढं कर झालं.
मध्ये काय हूं हा तु करायचं ते.
चालू असल्यावर करायचं की हु हा. ही गौरी झाकली पण लाग लावल्या की क्लासला.
कुठ?
इथ दतवाड मध्येच लावल्या कि येत्या कि.
व्हय कुठ येत्या ग? तिथं हिच्यापशी बस्ती पशी काय?
नाही नाही इकडं इथं स्टँड जवळ इत्या.
त्या विजेन जवळ..
हा स्नॅप टाकलेली टाकत्या की.
हम्म.
ह हम्म.
ती कसला कोर्स लावल्या? तेच लावल्या काय वेगळा लावल्या काय माहित.
टायपिंग लावली असल. तिज लई विषय गेल्यात सगळी.
परत बसायला पाहिजे नव्ह, ऍडमिशिन करायला पाहिजे?
होय हीच मागच्या हिची सेमची पण सगळी गेल्यात तीची एक एक.
होय?
होय मला हे दिलती की पी आर इ नंबर आमच्या पप्पांच्यात बघितलेलो मी परवा तवा दिसल.
हा होय. श्वेता काय केल्या काय माहित?
काय माहित बाई.
तिला मी परवा सांगितलो असतो त्यांच्या मम्मीला. बाजारात अ ती म्हणली हा ऍडमिशन केलासा काय विचारली. होय केलं म्हंटलं आम्ही ते का पोरगीला सांगाय नई. तुमची पोरगी फूडन जातीया बोलत बोलत नाय तिला का सांगू म्हणलं आम्ही, काय कशात भांड्डणं नाही तरी बोलणं सोडल तिला म्हटलो मी.
तेच की पास झाली असती आमच्यासंग
हा तेच की नीट राहिल्या, म्हणजे नीट राहिली, म्हणजे काय म्हटली बाइ अ नीट राहायचं की तुम्ही म्हण. असं म्हणली आम्ही तिजा बरोबर किती बोलाय तिथं बोलल नसल तर बोल बोलल तर आम्ही बोलना आणि अ हिच्या बरोबर आम्ही काय जावाव वय, बोलत सारखं.
बक की.
काय तर करा तुमचं तुम्ही म्हंटली, करतो जा बाई म्हंटलं.
व्हय.
बॅग घेतलीस वय ग तू?
नाही ग अजून, घ्यायचंय.
तिथं इचलकरंजीत बघुया सेल लागलाय.
कुठ लागलय सेल?
अ ते कन्हैयामध्ये हयात बाई ऑफर चालूय वाटतं बघायला पाहिजे. काल बघितली मी जनता बँकेपशी. पाचशे पर्यंत आल तर तेवढंच घ्यायचं.
होय ते कुठ तर जायला यायला पण असं चालतंय असलं पाहिजे.
आमच्या पप्पान आणलं आमच्या दादा लय छान हाय बारक तेवढंच.
तशामध्ये नाही ग आता पोरींच हायत की.
पोरीनच ऑनलाईन पण छान आल्यात खरं ते टिकतेय का नाही हेच गॅर
टिकत्यात ग ऑनलाईन पण टिकत्यात की छान आहेत बग दोनशे म च्या आत हाइत.
हाहित खरं तरी पण नाही. माहिती ते दोनशेचं चांगलं नसते ते कापडते माहितीये मला, नाही बाई तसलं घेणार भारीतलं जायचं उगंच कस, चला एकदा घेतलं तर जाई ना तिकडे वर्षभर, बघायचं नाही. सारखं सारखं घ्यायचं नाही बाई पाचशे पाचशे, प जाईना खरं चांगलं घ्यायचं. म्हणजे, तसल नाही मी आता वेगळं घेणारसं चांगलं कापडचं.
मी पण ते कॉलेजला आता आमच्या दिदीच एकाय असलं मोठं असलं घ्याव बनवले पोर आता, घे असते की पोरींचं, त्या हिजे नव्हतं काय हा, होय तेच बघायचं होत असलं. मला तर तसलीच पाहिजे बाई कूटतर जायला यायला, पण छान वाटतंय त न्यायला बॅगेत सामान घालून.
खर तरी पण ते गावाला तेण जातानाते आवडायचे ग,
होय बघायचं कुठली छान वाटतात. आणि मग घ्यायचं,
तेवढं चांगलं आहे पाशे रूपया आणला, दादा लई छान इचलकरंजी जिथनं च आणलंय.
हा हा कुठनं,
नाही असं कुठन आणलंय काय म फुगत नाही काय नाही तेवढं रायचं, रुकडी बॅग म्हचय तेय खरं चांगलं आहे. एदा ए ना